ह काय चाललंय, आवरल का?
हो, आवरल.
आमचं पण आवरलं बाई आता, दही वगैर लावायचं होतं. दही लावून घेतलं, हम काय म्हणत्यात?
काही नाही, मी ते शतोपलादी चूर्ण तयार केलं ना? जरा सगळ्यांना सरदी खोकला हे सगळ्यांचेच म्हणलं, काय ना काहीतरी
पण मग तयार कसं केलंस?
हम्म! आता त्यांना पण सर्दी झालेली खूप सांगते की, हम्म! कुणाला खोकला कुणाला? वाटायला ते थंडी नि कुणाला सगळ्यांच हेच झालंय. शितोपलादी चूर्ण आहे. ना
हो, ह.
शितोपलादी चूर्ण कसं करायचं, माहितीय का? खडी साखर म्हणजे शितप
बरं.
खडी साखर शितोपला म्हणतात, त्याला म्हणजे खडी साखर घ्यायची प्रत्यचत्य वंशलोचन ते ह्याच्यामध्ये मिळते, आयुर्वेदिक दुकानामध्ये.
बरोबर हो, हम्म हम्म!
आणि पिंपळी असते, ना ते आपण घुटीत वगैरे वापरतो. हा पिंपळी पण ते ते एक घ्यायचं, आणि दालचिनी.
प्रमाण कसं घ्यायचे?
अ प्रमाण सम प्रमाणात घ्यायचं, सगळं.
हम म्हणजे, दोन दोन चमचे वगैरे असलं तर तसं
असे पाच आहेत, बघ ह्याला शी
पाचवं आणि नंतर वेलदोडे.
पाच घटक.
हम पाच घटक घ्यायचे, हम आणि त्याचे
पावडर करायची बारीक.
एकत्र करायचं का, सगळं मग हे भाजायचं वगैरे का कच्चच आहे?
नाही, कच्चच घ्यायचं सगळं. भाजायचं काहीच नाहीत हे आयुर्वेदिक ह्याच्यामध्ये. हम्म आणि मग त्याची पावडर घ्यायची? आणि ते एक अर्धा चमचा आणि लहान मुलं असेल तर, पाव चमचा असं आणि एक पाण्यातून
हा, हा मग ते असं दिवसातून किती वेळा द्यायचं.
रोज रात्री घ्यायची.
होय, झोप अ जेऊन झाल्यानंतर झोपायच्या आधी.
हा झोपायच्या आधी मग ते त्याच्यामुळे सर्दी खोकला, दमा, अशक्तपणा आणि आपल्या छातीत साचलेला कफ आहे की नाही तो पण सगळ निचरा होतोय त्याचा
हम्म हम्म म्हणजे प्रतिकारशक्ती वाढते थोडक्यात सांगायचं असं तर
हो हो पूर्ण निघून जाते आणि हम्म खूपच त्याचा लाभ होतय आपल्याला. मग म्हणला तर करून ठेवावते म्हणून
आ हा. आणि आपल्या स्वयंपाक घरामध्ये पण अशा बऱ्याच वस्तू आहेत की ज्याच्या आयुर्वेदिक खूप हळद म्हणा खसखस, जायफळ
हा तवेल दोड्यामुळ कसं हा आता हे त्याच्यामध्ये कसं अ श खडीसाखर आहेना अस शीतल असते शांत
हम्म.
आपल्या शरीराला आणि पिंपळी मुळं कसं वाात, कफ, पित्त कमी होते. असेच प्रत्येकाचा गुणधर्म वेगळा वेगळा आहे.
हा.
असं आहे आणि वंशलोचनमुळे पण कफ कमी होतोय.
हा हा हा.
आणि दालचिनी मुळे कसं होतंय हे जे औषध आहेत ना सगळे त्याच्यावर जास्त परिणाम इफेक्ट रिझल्ट चांगला येतोय असा. त्याचा परिणाम चांगला होतोय आणि दालचिनी मुळं वजन पण कमी होत तय हे परत तो मधुमेहासाठी चांगला असते ना ते.
होय आणि मेथ्या पण मधुमेहासाठी वापरतात ना ग?
हो मेथ्या आपण रात्री भिजत घालून जिरे आणि मेथ्या घातलं ना तर अ शु साख रेला पण बरं पडते आणि वजन पण जिऱ्यानी कमी होते. दोन्ही भिजत चालायचा ते पाणी सकाळी पियाय हा.
हम्म हम्म आणि दालचिनी पण वजन कमी होते म्हणून ऐकलं होतं मी. दालचिनी
हो दालचिनी वजन कमी होते आणि साखर पण वाढत नाही त्यांनी कंट्रोलमध्ये राहती पण दालचिनी अगदी थोडीशीच खायची असते जास्त प्रमाणापेक्षा जास्त खाऊन त्याचास दुष्
दुष्परिणामात येतो हा हा नाही कोणत्याही गोष्टी प्रमाणातच उपयोगाच आहे.
त्याच्या ते आयुर्वेदकच तर आणि हे असले प्रमाण ठरलेलंच असते.
हम्म, बरोबर आहे.
हम्म. परत वेलदोड्या आहेत ना त्यांनी हृदय मजबूत होते आपलं.
हा.
ताकत मिळती. परत ते अश्वगंधा वगैरे नाहीत काय मिळत आयुर्वेदिक दुकाना त्यांनी पण ताकद वाढते अश् अश्वगंधाने हा आणि त्याच्या नी तण तणाव पण कमी होतो.
होय हम्म हम्म अश्वगंधा म्हणजे मूळ वगैरे असते का पाण वगैरे असं काय असते म्हणजे मी कधी बघितलं नाही.
मुळी असते पण ते दुकानात ते पावडर करून विकतात ना ह अश्वगंधा अ परत ती तुळशी असते ना तुळशी आपल्या काय दारात त्याचे सगळ्यांना फायदे माहितच आहेत सर्दी खोकल्यासाठी
हम्म त्याने पण प्रत वर्ष शती वाटते ना रोज जर एक एक पान जरी खाल्लं तरी प्रतिकारशक्ती वाढण्यास म्हणतात
परत ते आपल्या परड्यात वगैरे आपण अलोवेरा लावतो की नाही
कोरफोड
कोरफड हा बरोबर ते तेच्यानी पण स्वच्छ चांगली राहते आणि पा पचन चांगलं होते कोण कोण खातात पण ते खातात पण हो पण हल् हल्ली कोण खात नाही आमच्या पूर्वी आत्या वगैरे खायच्या ते त्याच्या त्वच्या पण चांगली राहते लावल्यावर हो खड त्यांनी असे गटकेचे गटके खाल्लेत तेव्हा पण ते आता आपण कसं आता काय म्हणतात ते खाल्लं तर ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खाल् पाहिजे
हम्म बरोबर
तर निम असते की नाही निमचा पण चांगला उपयोग उपयोग होते आपलं रक्त साफ करते लिंब
ह ह
आणि लिंबू पण आपण जेवणात वापरतोय त्यांनी पण आपल्याला वजन कमी होतय
आणि वाळलेल्या कडलिंबाचा पाला आपण धान्यत वगैरे पण वापरतो ना
हो तेनी पण धान्य वगैरे चांगलं राहत बरोबर परत ते तू मोरिंगा पावडर केली नव्हती का
हा म्हणजे शेवग्याची पावडर हा
वजन नियंत्रित राहते परत आजार काही होत नाहीत
हो ते शेवग्याच्या शेवग्याच्या म्हणजे अगदी त्या पानांपासून ते त्याच्या सालीपर्यंत आणि मुळापर्यंत खूप त्याच्या त्या झाडाचे फायदेत हम्म आणि खाण्यात असायला पाहिजे सगळ्यांच्या हो आवळबद्दल एक नंबर राजाचं म्हणायला पाहिजे आयुर्वेदाचा नाही नाही आवळा म्हणजे हम्
काय आपले प्रतिकार शक्ती वाढवतोयच ना
पाचकायनी
हो आणि शतावरी आपण ते बाळंतनिला वगैरे देतो की नाही ते पण चांगलं आहे
असते ना ते पण हो.
दूध यायसाठी बाळतनीला वापरतात परत आधीमध्ये कुणाला पाहिजे असेल तर ताकतीसाठी पण वापरू शकतोय आपण ते ताकद यासाठी
लगेच हो हो.
तर त्या आयुर्वेदिक दुकानामध्ये ते हरड मिळते बघा पण त घुट्टीमध्ये उगळतो. हम हम. त्यांनी पचन सुधारते.
हम्म ह् आणि वेखंड पण असते ना त्यांन सर्दी ते लावायचा लेप त्याचा. लेप लावतात खात नाहीत ना गं ते का खातात खातेत काय?
अ वेखंड नाही ते उगाळून घे खातात नाही खायचं असेल तर उगळायचं.
अ म्हणजे बाळा जरा जरा अस ते मोठे कोण खात नसेल ते एकंडच लेप लावाय असेल तरच लावतो का नाही सर्दीसाठी. तिखट असते वाटत तिखट असते काय की.
नाही जर असं तुकडा चगळायचा ते घशायला बरं पडते, थोडास नाही तिखट नसत जास्त
ज्येषठ मध
ज्येष्ठमध हा
ज्येष्ठमध वेगळं ह वेखंड वेगळं म्हणजे दोन्ही दिसायला सारखं किस आहे कर का खर तर.
हम्म हम्.
अ असे देट सारखा असते किंवा आपल्या फांद्याच
हा त्यामुळे ते आपल्याला अ त्याच्यात गलत
ज्येष्ठ म गोड असतो आणि विखंड जरा तिखट असतो. ह वेखंडच की नाही लहान बाळांना सर्दी किंवा काय झालं तर ते उघळून त्याचा लेप लावायची. कपाळाला छातीला तळ हाताना तळ उपायाला असं.
हम्म हम् हम्.
कारण आपण त लहान बाळांना पाण्याचे पट्टे ठेवू शकत नाही ना. ताप आल्यावर. हा म्हणून म ते वेखंडाचा लेप वगैरे असं उष्ण होत त्याच्यामु मग ते आपण लेप लावू शकतो.
उगाळून आपण थोडस बा
हो जायफळ असत हो हो. हो, हो, हो. हो, हो दोन दोन वडनं मारायला लागते ते.
हम्म! बाळाला परत ते बदाम घालत ते श शांत राहायसाठी.
हो! हम्म! ताकद येण्यासाठी हा खारीक मजबूत होण्यासाठी ते खारकीे ना कसं अगदी खारकी सारखी तब्येत राहती कशी कडक
हम्म! हम्! हो, हो आणि आपण उगाळताना शक तो दूधच वापरतो त्यामुळे अजून ते जास्त
हा ते म्हणजे आईचं पण दूध वापरतात. किंवा समजा आईला का दूध कमी प्रमाणात असेल तर मग वरचं दूध वापरतो.
हा हा हा बरोबर आहे.
आणि गु ी म सोन्याच पण भेड्याला उघडतात ना,
हो सुवर्ण आता ते दुकानात पण विकत मी ते म्हणे त्याच्यासाठी खास गोटीसाठी खेळतात. नाही गुटीसाठी ठेवतात सोन्याचे हो महाग असते तेे
आता सोन्याचा भाव लाखाचा आणि दीड लाखाचा झालाय,
हम्म
हम्म ते गो्टीत ना कोण घेत नसेल? घरातलंच कोणत वापर सगळे वापरत असतील
हम्म ते पाण्यात ते गुटीसाठीठी ते मिळत आहे की नाही सोन्याचं ते फक्त ते प्युअर असतं ना ते पाण्यात टाकून पण आपण पिऊ शकतोय ते पाणी टाकून ठेवायचं सुवर्ण दज हा बरोबर
ते बालाजी तांबांचं भरपूर होतं पाहिे काय म्हण गर्भसंस्कार त्यांच्यात ते सांगायच्या आधी पूर्वी खूप
ते गरोदर असताना पाणी प्यायचं काय?
हा सुवर्ण जल बाळाला द्यायचं आपण प्यायचं असं. म्हणजे गरोदर स्त्रीन किंवा आपण जरी आपण बुद्धी तल्लक होती त्याच्यामुळ म्हणतात . हा.
चालेल.
हा -हा चालतय की ठीक आहे मगं.